हो येतोय.
ते जॉईनिंग व्हाला थोडस हो झालं झालं.
हा.
तुझ्या इथं नेटवर्क नाहीय वाटतं का.
काय स्पेशल सांगितलंत नाही. आहे वायफाय फुल तुमचं पण मधी मधी ब्रेक होतोय.
तेच इथे पाऊस येतोय हो डाळफ्राय, चपाती, भात.
हा हा हा. नाही मी वायफायवर आहे मला वायफायचं नेटवर्क नाही जात.
काय माहिती मग आता मला जॉनिंग दाखवत नव्हतं लवकर.
हा हा मला पण स येम तसंच नव नव्हतं दाखवत. एकदा ना नंतर ॲप रिफ्रेश मारा.
मी मारला आता ते तुझा कॉल यायच्या आधीच मारला.
हा हा मी पण मारून घेतलंल परत कट वगैरे नको व्हायला.
हा तेच म्हणून तुम्हाला रिफ्रेश करूनच करावं पण. हो माझ कॉलेज झालंय आता पुढच घेतय दोन वर्षाच ऍडमिशन.
हो.
एल एल एम करायचा विचार करते माझ लॉ झालाय पाच इयरचा.
हो मस्त. हा हा हा मस्तच भारीक. मग कशी होती कॉलेज लाईफ?
आमचं कॉलेज काय कॉलेज कॉलेजच चालू होत ते. सबमिशन करा, असइनमेंट करा.
हा हा.
परत हो व्हजिटस पण असायचे ना पोलीस स्टेशनला कोर्टला.
हो हा हा.
आमची गोव्याच्या कोर्टाला ट्रिप काढली होती.
हां मग आवडत हां. हा हां हां. मग.
छान होती ती ट्र्रीप म्हणजे सगळेजण असे पहिल्यांदाच गोव्याला गेले होते एवढ्या लाव.
हां. हो ना बारीच आमची. पण काढलेली आमची कधी स्कूल लावते ना मी दहावीला.
हा हा गोव्याला.
तेव्हा. काढलेली हा पुण्याला वगैरे अशी मुंबई. हा, हा हा हा. आमची पुणे परत राणीच्या बागेत नेली होती. अजून ते बरेच तारा.
तुझं मध्येच आवाज ब्रेक होतोय ग.
हॅलो.
हा आला आला.
हो तुमचा पण हां आला ना.
हो आला.
हॅलो!
हा येतोय की.
हॅलो!
हॅलो.
हॅलो.
अगं येतोय मला तुझा आवाज.
बोला मग तुमचा का.
तुझ्या इथंच वायफाय नाहीये वाटतं ग. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो
आता येतोय का?
हो येतोय येतोय.
अगं तुझ्या इथंच वायफायचा प्रॉब्लेम आहे वाटत.
कॉलेजमध्ये. हा येतोय काय आवाज?
मला येतोय तुझा पण तुला माझा येत नाहीय ना.
मग तुमचं का असं जातोय?
मला काय नाही मला आहे नेटवर्क.
म मी वायफायवर आहेेते पूर्ण हे बघा फुल आहे नेटवर्क. मला आम्ही दाखवतो तुम्हाला स्क्रीनशॉट मारून
माझ्याकडे पण फुल नेटवर्कच आहे पण काय माहिती मध्येच ब्रेक होतोय आवाज.
हा आत्ता येतोय मधी. हा हा हा हा.
अ मग काय कोणते शिक्षण आवडता लावाला होता तेव्हा?
आमचे सगळे ह्याच्यावरच होते म्हणजे लास्ट इयरला तर सगळे क्रिमिनलचेच होते.
क्रिमिनल सिव्हल वगैरे जे आता सध्या कोर्टात चालू असतात.
म्हणजे फेवरेट टीचर हा हो फेवरेट.
सर्वयाचा असं कोणच नाही फेवरेट टीचर असं.
हां हां हां हा मग तुम्ही दहावी पासून दहावी पासून लॉ केलात?
नाही नाही बारावी नंतर.
दहावी बारावी नंतर हां हां मग बारावीच काय एक्सपिरियन्स होतं. कॉल आहे हा बरोबर बरोबर. विषय कोणता आवडीच होता तुमचा?
माझा विषय आवडीचा म्हटला तर मला हिस्ट्री खूप आवडती.
हिस्ट्री काय हां. हो हिस्ट्रीमध्ये काय पण घ्या पेपरात नाही.
हा आणि म्हणजे कस ते आपल्या आजूबाजू ज्या गोष्टी आपल्याला कळत त्याच्यातून त्यामुळे ते आणि नंतर ज्या ठिकाणी आता आपण गेलो त्या गोष्टीची काहीतरी माहिती घेऊन आपण आलो तर ती आपल्याला मेमरीमध्ये राहतेय.
हो हो बरोबर. माझा आवडता मराठी. मराठीच्या आमच्या मॅ सर ज्या मॅडम ह मॅडम आणि सर जाम चांगले होते जाम म्हणजे जाम अ सरांना काही काम असेल ना तर खेलायला जा खेळायला जा असं वगैरे. अरे मग मज्जा अस यायची खो खो वगैरे खेळायचं. खो खो तर असायचाच खो खो परत लगोरी पण खेलायचो. घरून बॉला नाही सो समजला ना कस आज शिकवणार नाही का बॉल म्हणजे पोरांकडे बॉल असायचाच.
हो आमच्या पण वर्गात असायचे.
हो हो खो खो तर जामच आता खो खो खेळताना मी कधी दोनदा पडलेले दोनदा इथ लागलेला ढोपऱ्याला तरी खो खो खेलायला गेले मी. म्हणजे जाम खेलायचो असा आत्ता त्या हां. हो आता त्या गोष्टी म्हणजे अशा आठवतात तो विषय काढल्यावर.
हो मी आमच्या पण वर शाळेत खेळत होतो आम्ही.
हो हो परत ते दिवस काय बघायला नणार पैसे देऊन पण येणार नाही रिटर्न
कुठलाच दिवस येत नाही आजचा सुद्धा जो आपण जगतोय तो दिवस परत येत नाही.
तो हा तेच पण ती हे आजच काय आता माणसाचीच गॅरंटी नाही तर काय बोलू आता.
मग काहीच म्हणून म्हणतात ना रोजचा दिवस रोज जगून घ्या.
रोज जगून घ्या तेच हो. ते आता बघितलंत ना किती मर्डर वगैरे होत आहेत
मी माझ्याकडे तर अनुभव आहे त्या गोष्टींचा
का कसं
मी बेल वगैरे करते ना
हा बरोबर हो आज पण मी आज बघितली ना इनस्टाला न्यूज तर क किती पाच वर्षाच्या मुलीवर हे झालं हां आणि परत तिचा खून पण करून खून केला त्या माणसानी मग ते पोलिसांचं हे असतं ना डॉगी त्यांनी शोधून काढला शंभर मीटर होता.
बापरे
हो त्या जंगलात आणि अ आरोपी चोवीस वर्षाचा हो
आजकाल मुली कुठेच सेफ नाही आहेत
कुठेच नाही बारक्या पण नाही सोडा घरातले सगळेच म्हणजे असेत घरातले भाऊ, बहीण सॉरी बहीण नाही भाऊ, वडील सर्वच
त्यामुळेच कि घरात पण मुली सेफ नाही बाहेर नाही सासरी नाही माहेरी नाही कुठच नाही
कुठेच नाही तेच
म्हणजे कधी कुणाची नीती काय बदलेल सांगू शकत मी
हो हो कधी तेच सांगू नाही शकत
ह
मग काय?
काही नाही आता आता तेच सध्या तरी माझं पण हेच चालू आहे कि काय करायचंय पुढे म्हणजे मला ऍडमिशन घ्यायचीय का पुढे दोन वर्षासाठी
हा हा हा हा
मग कोठं घेऊ हा विचार चालू आहे आता माझा
हो हो बरोबर हाय.
दीदी म्हणते तिकडेच घे मुंबईला पप्पा म्हणताय तिथं घे तोवर.
हो हो, मग मैत्रीण वगैरे आहेत की नाही कॉलेजच्या सोबत?
खूप खूप आहेत आता सध्या तरी सगळ्या पुण्यातच आहेत गेलेत. काही जण जॉब करायला गेलेत, काही जण शिकण्यासाठीच गेले. काही जण म्हणजे त्यांच्या आईवडिलांची बदली झाल्यामुळ
हा बदली हो हो बरोबर! तेच ते तर आहेच हा ना! माझे पण मित आम्ही भेटतो म्हणजे कधी कधी असे मित्र तर नव्हते. हे पण मैत्रिणी खूप होत्या मित्र नाही म्हणजे आम्ही मी आता कॉलेज होते, मी तेरावी चौदावी पंधरावी आमच्या इथं मुलं नव्हती. मुलींचाच कॉलेज होता हां पण चांगलं होतं हां. ते चांगलं होतं आणि दहावी अकरावी हा दहावी ला फक्त कोण अ माझ्या गावातली दोन पोरं होती. म्हणजे भाऊच आहेत ते मोरे मोरेच होते ना, हा. तर भाऊच आहेत हां. आणि बाकी मैत्रिणी वगैरे आहेत पण त्या आता सगळ्या जॉबला गेल्यात. इकडे तिकडे सगळ मु बईला असतात अर्ध्या अलिबागला अर्ध्या तिकडे पुणे ठाणे सगलीकडेच हा हो. हा तेच आणि कधी म्हणजे माझी एक बेस्ट फ्रेंड आहे तिला बोलले ना तिला आता मी मेसेज केला ना की उद्या भेटू तर बोलेल हा चालेल चल उद्या भेटू अशी आहे.
छानलं की मग आहे आमचे पण सध्या तशाच सिच्युएशन. की भेटू म्हणले की भेटतात लगेच सगळे.
हां तेच तर चालेल मग अछ हां चालेल चला बाय.
हो बाय बाय!
हो बाय हां.